अगं हेगं पडतंय त्याच्यावरच त्याच्यावर वेगळं पडते
हम्म कशावर
आधी श्यामल पडत होत आता सोनाले माहेे पडते
हा वेगळा नंबर हाय ओ
हा का
हायच मग त का कय जुडून ठेवली त्यात काय नाही बघाात मुलग्याला नाशत्याला करतो उपीठ शवाळेच पट आहेत सकाळचं खत आहेग केला बारी च
आमच्याच शेवाळच उपटच खात नाहीत
होय आमच्याच खाते अस त्याला चालत मॅगी सारखं केलं नजर असं रबरबीत रबरबीत खरं पाणी ठेवून ते लागत नाही आमच्या आत्तीिला मॅग सारखं असं पा त करून देत्या
बर
शक बाई हा तिकट
हा, हा, तिकट खायची सवय हाय, म्हण त्याला.
तिकड म्हणजे लय घालत नाही, थोड मिरची घालायची.
हा, काय? हा, मग तेच की एक एकच मिरची घालायची फक्त चई
हा एक पण नाही, मी तेला तेवापुरतं उपीट करतो ना, एक प्लेट वर त्यासाठी फक्त का मिरचीतलं दोन ते तीन तुकड घालतोय. त्याच्या पुुरत एकट्यापुरतच करतो. ते मला नाही खाऊ वाटतं, डिलिव्हरीत खात होतो, नंतर नाही ती सवय मोडली.
ते तर होतय सोड डिलिव्हरीत खाल्ल नाही, नंतर खाऊच वाटत नाही काय.
उपीट करतो, झोप जा तवर तिथं..
बोलत बोलत करत्यास काय?
हा मॅगी करतो, जा झोप जा. फॅन लावून झोप जा.
हा, उपीट करू नको मॅगी कर ग.
हा. बोलत, बोलतच की मला सवय आहे.
मग हे कर तुला तर हे माहिती आहे का ग? मला जर सांगतेस का माहिती.
काय ते?
ते एस आय पी करतो बघ- पोचतच नाही वाटत. एस आय पी सिप करतात, बघ ते? काय एजन्सी एल आयसी सारखं असतय.
काय नाही हो, माहिती एलायसीच मला फक्त माहिती आहे, ती माझी एक मैत्रिण भरत्या. त्यांच्या मुलांच्या नाही केले, ते मी करावं म्हणतो होतो, हेनी नको म्हंटलं.
का ग?
हम. नको म्हंटले हेनी, मी करुया म्हणत होता आपल्या पोरांच्या भविष्यासाठी. तर नको म्हणले, तेनी.
एस आय पी म्हणजे काय असतय. त्यामध्ये- मला करायचंय.
हा. हा. मी पण नाही, ते पहिल्यांदा तुमच्याकडनच ऐकल हे विचारय पाहिजे काय असतय.
ते पण हे असंच काहीतरी असतय, पण ते वीस वर्ष पैसे भरायला लागतात.
भराय लागतय होय. आपल्या किती इच्छेन-
हा किती हजार किंवा दोन हजार पाच हजार आपल्याला कसे जम आपल्या अंदाजानुसार हो. ते नाही आपल्याकडे किती सेवि्हंग राहते त्याच्यावर
हा हा.
रिटर्न जास्त असतात. तू त्याची हा. पण प्रपर मा ते प नाहीये जाऊन पोस्टात बघायला लागणार आहे मला
पोस्टात असते काय?
पोस्टात मस्त अर्ध ते बँकेत असत. ते अर्थ करायचं.
ते जरा मग युट्यूबला नाहीतर नाहीतर ते आपलं मोबाईलत आले की चार जी पी टी आहे. त्याला वि वि चरून बघाय पाहिजे हो.
युट्यूब लाच बघ. तेम चार्ज कढ म्हणजे काय?
अ ते आले गे आमच्या काकीने मला सकाळी सांगितले. चडची पिटी हे एक हेळाले. हम्म याफ आहे. तर आपल्याला काय ह. त्यात आपल्याला काही अडचण अस त्यांनी सगळं सॉल्व करतात.
युट्यूब सारखं.
हम् तिथं आपण फक्त आपला क्वेश्चन सांगायचं त्याने अन्सर दिले तिकडनं अस.
काय पण विचारलं सांगत.
होय होय.
का जोवढा ह आहे का?
आहे आहे. सकाळी घेतले प्ले सोरला आहे क त झोपच जा. तिथ झपत उपीट करतो.
आग ब मॅगी कर. बरग मॅगी सांगाला आणि उपीटवरच कुठं म्हणाल्यासारखं
मॅगच हा तेच ओके
हा मी बघतो चौकशी करतो आणि मग तुला सांगते प्रक् ते अजू बँकी साक अरेर
स यस य पी ब विचारा म्हण त्या त्यावर सांगतात सगळ
छानातच की त्याच्यावर मग पहिले ते ॲप घेतो काय म्हटलंस चार जीब असंच टाकायचं
अं हा प्ले स्टोअरला टाका होय होय पले तोला चारजीपी टाकायच
हा हा हा
का कोथिंबीर किती महागा आहे आणि अर ति झोपचा शान बाळाचा कोथिंबीर किती महागा आहे काल आमच्या इथं दुकानात आहे ना पाच रुपयाे लाले असं मोठीच मोठी झुडी दिल्या काय गडबडीत होती का कशात होती कायम आहेत भरपूर को
हा
कोथिंबीर असली की मग काही नाही सगळ्याला कोथिंबीर पाहिजे तिंदरशिवाय काय होत नाही
पालकची भजी कशी करतेस
पालक चिरतोय अस बारीक
बारीक चिरून
हां बारीक आणि ते धुवायच पहिलं बारीक चिरायच धुतल्यामुळे ते असं कठिणपणा येतोय ना त्याला पहिला धुून ठेवायचं त्याला कठीण पणा येतोय मग ते चीरायचं चीरल्यावर ते पिटात मिक्स करून ते जरा कोथी बिर आपल हे मिरची तेन घालून ह जिरं सोडा मिरची हे सगळं घालून फोडणी द्यायची फोडणी म्हणतो मिक्स करून तळायचं
ह मी तर ते पण आख्खे पाणाच एकदा तळून बघितलेलो लय भारी झालंतीत बाई
हा हा मग ते कोथिंबीरीचं पण तसल हेच करत्यात की
कोथींबीरीच च केलो नाही सोड व्हिडिओ बघीतल्यालो मी
जुड्या जुड्या घ्यायच्या कोथिंबीरच्या म्हणजे एक दोन तीन कोथिंबीर असं आणि ते तसं असं बुडवायचं पिटात आणि ते तळून घ्यायचं नंतर ते सिक्स्टी फाईव्ह मध्ये माहितय का ते कडीपत्त्याच पान तळून घालतात
होय च की
हम्म आणि कडीपत्याची भजी असत्या नंतर
कडीपत्याच्यी भजी कुठ असत्या
कडपत्त्याची भजी असते की कडीपत्ता आहे ना ते हाय असं पान तस ते पिठाच्यात बुडवत्यात आणि ते तळत्यात हाय होय लांबड पान हाय असं
ते चांगलं हुत्यात
काय माहित नाही कधी केलं नाही खर करत्यात तस
ते ती युट्यूब वरच काय पण दाखवतात सगळं चवला असं होत नसते
के
आपल्याला अंदाज येतोयच की सविता कस होईल
होय होय
पालकचं तेवडं केलतो बघ पानांचं केलतो बघून मी पण
हा हा
बारक बारक का पालकाची पान घेतलेली आणि आपलं भज्याचं पिठ तस मिश्रण कर सगळं घालून तस करून त्यात आपण बटाटा भजी असतात तसंच बुडवून चकती बुडवून बुडवून टाकत असत्यात पान बुडवून बुडवून जर असं पातळसर कुरूम कुरकुरीत झालं ह
चालतय- ते केल्यासारखं छान झाल की बरं वाटते मेहनत वाढतेय ते मेहनत करून घ्यायचं की त्यो करायच मूड जातो ते
मग काय तर साहित्य पण सगळं
ते म -ह -ते तांदूळ बारीक करून पीठ घालायच - किंवा रवा वापरायचा
रवा का
रव्यान पण होत
मी तांदळाच पीठ घात लोन आं लई कडक झालं ते कडक म्हणजे विचारूच नकोस एवढं कडक आणि चवच गेली ते्हा बसत तांदूळच घाल तांदळच पट घालतच नाही
नाही आपलं -काहीही म्हणा हरबभरा डाळीच्या पिठाने सिम्पल केलं ना तरच छान होते काही न मिक्स करता -हा तेच कि मऊ होतेय कवा कवा लागते हा- आता आमच्यात पण पीठ ते दुकानदारनं काय केलंय बारीक दळून दिलेय काकी म्हणाले त्याच भजी मऊ होत्यात म्हणून ते डाळीच पीठ कसं भरड भरडं ते ना जा शर्त वर कुरुंबस जा
आता त्याचं पेटलंच करायला वापरायला पाहिजे
हा पिठळ काळीपाट केली तिथ
हम्म
होय क विश् का आ
आणि काय बोल क्या
का नाही वा त्याला आता बाथरूम ला आले सगळं तयारी करून ठेवली
हा
बाथरूम ला आले काही नाही का
शेवला करून घेत मी पण पाच लोह्या उन्हाळ्यात मार्च मध्ये पण आमच्यात तिकड च्या उपमान कोण खात नाही
खात नाही व्हय, मग ते कसं नुसतं शिजवून.
गोडच की.
गोड व्हय. आमच्यात गोड खात नाही, आमच्यात उपीट लागतय हा. हम्
खीर. खिरीला जास्त शेवाया जातात संपतात.
हम्, हम.
आमच्याकडे परवा शेवया. च्या फक्त स्पेशल शेवाच्या खिरीच्या शेवळ्या मग विकायला आलत्या.
हो ते ते शेवाळे असत ना, ते खिरीसाठी असते बघ ते असं दूध तेन जास्त ओढून घेत नाही, आपण ह्या शेवाळची खिर तेन केली ना दूध तेन पूर्ण ते ओढून घेतय.
हा आणि एकदम नाजूक शेवाळी होती, ती. ठेऊ का.
बर, बर.